हलो.
हॅलो.
हा बोला की सर.
ए आईक की.
बोल कि
अरे त्यात काय पहिलं कॉल दाखवा लागले ते पाचशे अठरा सेकंदला दाख दाखवले दुसरं कॉले झिरो सेकंदच दाखवाले.
हा तो जो झिरो सेकंदाचा असतोय का नाही.
हा
तो कन्सिडर केला जात नाही मग तो परत करा लागतोय त्यात सबमिट होतंय हा खर मग ते एक्स्ट्रा वाढून येते अस विषय होते.
म लय अवघड आहे की ते असे पाच पाच वाढतायेत काय असे?
माझ्यात नाही अशे पंचवीस पर्यंत वाटतात त्यानंतर बंद होते. फोन कॉलचा ऑप्शनच बंद होते फोन फ्रेंडचा.
हम्म हम्म खरी ऍक्टरच लावायची ये. चालतंय एकट्याला लावल्यावर.
एकट्याला पाच चालतात बग पाच पर्यंत.
हम्म
बाकी मी तुला आता ग्रुपला ऍड करते की नाही नाही ग्रुप ला अँड करतो त्याच्यावरच्यांना लावलं तर चालते खर मुलांना लाव मुलींना लाव नको.
अरे मी कशाला लावत बसू उगाच.
हा पहिला साधा कोण लावायचा. आणि विचारायचं त्यांना कि फ्री आहेसा का? मग ह्या अँप वरण लावायचा आणि बोलत बसायचं.
तुझ अजून एक पण आलं नाही पहिलं पण आलं नाही अजून झालं नाही.
होय पहिला सगळं कम्प्लीट कराय लागते मग येते म्हणले ते.
काय सगळं म्हणजे किती?
एक असं हे येते. फोन अ फ्रेंड कॉल रेस्पॉन्सड फ्रीडम म्हणून.
हा
आपलं हे कंप्लीट झालं का नाही. ते एक आपल्या स्क्रीनवर येते मग ते आपल्याला पैसे येतात त्याचे. सगळे टास्क कम म्हणजे सगळ्यांना फोन ला सगळे फोन लावून झाले कम्प्लीट व्यवस्थित.
मग किती येत्यात? पाचशे.
पाचशे पाच फो पाच फोनच पाचशे आणि जर तू एक्स्ट्रा केला असलास तर एक्स्ट्राचा पण येते.
ह बरं हो कढाई कर ये डोकां दुखी सा आहे
मटिंग असतात दररोज नऊ वाजता तुला सगळं सांगातेत आणि तुला काय असेल ते पण तू विचारते
बर अरे लई डोकंतोक पाकी ऍप म्हणजे मग
आपल्याला पैसे मिळाण्याचे मतलब जे अकाउंट चालूून आहे ते ठेवाचारला
अ हा चालू नाही म्हणजे सगळे चालूच असतात
मी पोचताच देणार आहे
पोस्टाचं
वय
मी पोस्टाचच देणार आहे सोड पोस्टाच्या पण अकाउंट चालूच आहे रे माझं
अरे म्हणजे तू जास्त वापरत नाहीस जास्त पैसे ठेवत नाहीस ते घ्यायचं रे
हा अरे कुठलंच पहिजे आहेत ते सांग एातच आहेत
ह
काय असेल ते दोन अकाउंट फडूनच
मग ते देऊ नकोच दुसरं दे
तिनते नाकंड उगच झालंत
माझे दोनच आहेत मला आत्ता एक ह्यात काढणार होता मी बँक ऑफ इंडियामध्येध्ये काढायचा आहे मला अकाउंट
माझी तशी बघाय गेल तर ऑफिशियल दोन आहेत आणि ते स्लाईस आहेत अकाउंट बय
स्लाईसच द्यायला नाही तू वापरतोस ना खर ते
स्लाईस देता येत नाही रे की कुठे लॉग इन करतायेत नाही स्लाईसच अकाउंट
का
त्या नुसता हे मारत पैसे तेवढ मारताय त्यात बघ बाकी कुठं काय करता येत नाही ती दाखवत पण नाही पेमेंट ऍपमध्ये
स्लाईस वर अकाउंट काढायला पैसा लागते ना अ काय म्हणतात पॅन कार्ड पॅन कार्ड अठरा कंप्लीट झाल्याशिवाय नाही निघत
हम्म नाही तो बघाल बाय बहिर आहे का बज खाली इथे आहे खा बघ स्वतः खाली
एकच थांबा्या पाणी केलाय
तू किती कॉल केलाय आतापर्यंत
हहा मी सहा केलात सहा केलात सहा सहा
सा केेलाय मग झाले
त्यातले तीन तुझा आहेत झिरो सेकंदाची तीनत त्यातले नाही झिरो सेकंदाचे तीन हज रे त्यातले
असं आहे म आणि तीन करा अजून दोन कराव आहेत
प्र हा प्रॉपर आहेत ते असे माझ्या तीनच झाल्या व्यवस्थित तुझे दोन झालेत आणि माझ्या मित्राला एक लावलेले ते एक झाले
अरे मला काय वाटलं आप तू ज मला लावला अस तरी पण माझं धरते
नाही नाही तसं नाही
अरे मग मला आता दाखवाली तस काय मग पाचशे अठराशे कोच हा
पाचशे आठ आपण पहिल्यांदा बोललेलो माहित आहे का आठ मिनिटं
हा हा
ते पण होते
बघ जरा पाचशे अठरा भागीले सहा कर
अ भाकर कि तोच लागून
किती झालं
मम्मे मला पाणी दे डोकं दुखाललंय मी बघायच आहे पाचशे अठरा भागीले सहा दोन मिनिटं
शह्यांऐंशी म्हणजे आठ मिनिटं बरोबर आहे की
हम् हम्
हॅलो हॅलो शह्यांऐंशी पॉइंट तीन
हा आठ मिनिटाचं बरोबर आहे ते तेच धरलय
आणि एक झिरोच काम झालं मग तुला दोन एक्स्ट्रा अजून करावं लागतात
हा आता मला आणि एक एक्स्ट्रा करायला लागणार ते नाही एकट्याला पाच चालत नाहीत
हा चालते एकटालाच पाच चालते
एकट्यानेच सगळी करायची मग
खरं लगेच लगेच नाही असं म्हणजे एक गॅप मग करून एक अर्धा दिवसाचा किंवा एक दिवसाचा गॅप टाकून मग करायचा
मग रोज एकदा करायचं रे
हम्म तसं कर चालतय मी आता ग्रुप वरच कोणाला तर करणार आहे तुझं हे कट झाल्यावर तीन लागणार आहेत मला अजून तिघाजणांना कोणाला तर जोडतो आणि करतो आता
हा हा अ बारा आणि आठ वीस आणि आठ अठ्ठावीस बबू ब कंटाळा आलाय ले वाईट मला ले काम पडलंय अजून
ते ला बंदच केला सगळ्या कामाला
तेला व्हय आर ते अजून सीझन नाही रे
हम हम
ते ला अजून बोलवलं नाही
मग एकटाच करतोय सगळं
होय बराय उलट
हम
तुझं काय बंदच केलं असतील हे पण मला स्टीफन म्हणालता
का
अ रात्री ब्लिंकेटच कर म्हण जमन
अ हेज आता आणि म्हणाला लागलाय होय गंडवतय सोड तेज्यावर विश्वास ठेऊ नकोस काय करायला जायचं होतं रात्री
ते गाडी असती तर एका दिवस हे कराय लावलो असतो मला हम्म तिथे गेल्या फोन लावला ते नाही गाडी असते तर ते ह्यायला गेलं अस तोच म्हटला रे डिलेव्हरी ते न करायचं असते की नाही
डिलेव्हरी लायसन त्यांच ले कंप्लीट लागतंय
मला म्हणाल तर लासन आहे का विचारला नाही शवरट गावाात गाडीच नाही आणि कुठनं काय करतोस रात्री गाडी कोणाची मिळते काय बघू मगर काही फिरून ना झोपू का नको को म्हणले मी त्याला
तुम अरे चार पाच ऑर्डर करायचा आणि बास करायचं
अरे चार पाच करायच काय विषय नाही रात्री म्हणालतात ये
अर आठ नंतर चालू करतात आपल्याला जसा वेळ मिळेल तसं ते प चाूत असते नाही ऑर्डर घ्यायची आपल्याला वेळ मिळेल त वा
अ डोक दुःखी होत रेती
सात वाजल्यापासून घ्याय चालू करायचं
अरे सात वाजता इथ असते ना इथन मी जाणार साडेनऊ ला जेवणार दहा वाजता माझी चालू होणार दुसर मग शिकते
मग दहा ते एक अकरा बारा पण कराच
दहा ते बारा अरे दहा ते दोन वाजता बघ तू सगळं काम आवडून माझ हे काय जवळ जवळ लगेच लगेच कुठलं आलं
चांगलीतला चांगलीच येते रे आपण एरिया सिलेक्ट करायचाोस्तो तेवढाच कोण नसते गुठलं बाहे उलटा रात्रीच सगीजण ऑर्डर करतात जास्त तर
त्रीस
झालं नऊ मिनट झाली बारा मिनटाच्या पुढे जाऊ जाऊन चालत नाही काय
दहाव्यालाच कट करतो्
दपारी दपारी
मला तेवढं सांग
झो पली हा
मला तेवढं सांग म्हणडे टाइम झालं.
झालं सहा सेकंद आहेत. नाहीथम सहा सेकंद पाच चार तीन दोन एक ाले दहा.
पटकरो?
कट कर हा कट कर.